अ्
हॅलो. हा येतोय ना आवाज.
हा येते येते बोला ना.
हा काय बोलत होता, तुमच्याकडे पण करतात का मसाला वगैरे.
हो इकडें पण करतात. ते खेकडे वगैरे ते पण धरतात ना हो पोळम
हो हा आमच्या इकडे ते पण असत कोलंबीत. कोलंबी तर खूप मोठी मोठी असते आमच्या इथे म्हणजे न दी मधे भेटतील. आणि खेकडे पण असतात. हो.
खेकडीची पण करता का भाजी.
हा खेकडीचा करतो ना म्हणजे खेकडी जे असतात ना म्हणजे आमच्या इथं मोठ्या बोलतात नाहीतर दुसरी नदीतली असते ना तिला चिंबोऱ्या म्हणतात. जे मो मोठे असतात ना म्हणजे ते शेताच्या बाजूला बांध असतांना त्यात बिळ असताना बिळ करून राहतात म्हणजे असा बिळ असत त्यांचा ते फक्त पावसालीच बाहेर निघतात. मग ते पकडलं ना त्यांचा पण रसा करतो त्यांच्या जे कवटी असतं ना वरची त्यात पीठ भरतात सगला म्हणजे तांदूळ मूग डाल हि पूर्ण तव्यावर सगळ भाजतात आणि त्यानंतर मिक्सरला लावतात आणि मग ती त्यात भरतात ते खेकड्यांमध्ये आणि मग त्यांचा रसा करतात ह हा वेगळी पद्धत आहे
हा हा त्याचे एक नांगी वगैरे साईडचे असतील सगळे कराव लागत असेल ना
हात
हा हा
फक्त जो आंगडा असत ना. जनी तो धरतो सगला चावतो वगैरे.
हा.
बाकीचे ते नके असतात ना ते फेकून देतात.
हा. बा ते चावत नाही का बरं धरायला.
चावतात पण आम्हाला सवय झालेली असते ना. माहिती असतं म्हणजे कसा पकडायचा. आता जे नवीन येईल त्यांना नाही पकडता येणार ते हाताला चालतात वगैरे हाताला ह. पाय मधेच घातलात तर पायाला.
आणि एवढ्या चावला का जोरात बेकार.
रक्त वगैरे काढतो. जर चावला ना नीट पकडला नाही ना तर रक्त वगर. वगैरे काढतो.
हा तेच ना मग.
तुमच्या लोकांना कशी माहिती आहे ना. आता सगळे. नेहमीची प्रॅक्टिस झालेली असत ना. नेहमीच माहिती आहे ना. आम्हाला कशी पकडा. त्याची काय नाही वाटतत.
हम. तूम्ही धरलंय कधी. अरे बापरे!
जास्त मोठं नाही मी धरतं. पण घरातली आणतात ना पकडून.
हा. हा. नाही नाही ते आणलं तरी पण जिवंतच असतं ना.
हो जीवनत असत. साफ करून देतात ना मग आपण फक्त रस्सा घालायचा. ब बायका पण जातात आमच्या इथल्या बायका पण जातात पकडायला.
महिला आहेत ना त्या. जातात पकडायला म्हणजे प्रत्येकाला कशी. हाऊसं वाटते ना. कारण का आता पावसाला आला म्हणजे ते पावसालचच भेटतात. चिंब वैगेरे असत तर. बाहेर येतात ना. तर काय काय नदीत असतात. त्या भेटतात म्हणजे जालं टाकत. भेटतात ते झाल असत. त्यांचा ते टाकलं ना का. ते येतात त्या जाले मध्ये.
हा. हा. हा.
जाम तीन. ज्या प्रकारचे खेकडे आहेत. समुद्रात वेगळे असतात नदीत वेगळे असतात आणि ही शे.
दयाना हे कोणी तरी उतरुनं मला. आट्याची गोणी सांग ना कोणाला तरी. हा बोला ना ताई. हॅलो. हा म्हटलं पाऊस वगैरे.
पाऊस तर आता दोन दिवस पडला आता तर नायहे आहे कालपासून.
हा, हा, हा.
तुमच्याकडे?
नाही ना, पाऊस नाही आ ता.
आमच्या गळ बस.
येईल पण आता कधी येतो काय माहिती? बाकी सगळं महाग झाला सण हो भाजीपाला वगैरे सगळा महाग झाला असेल ना तिकड पण.
हो महागच आहे जी विद्युत म्हणजे मेथीची जुडी जर दहाला भेटायची ती वीस, तीस अशी झाली. दहा रुपये पाव भेटायची ती वीस रुपये आता भेटते. सगलच महाग झाला आहे पे ते पण महाग.
हवामान खात्याने तसं सांगितलंयच की कीअहमदाबाद
अर पाऊस कमी होऊन कसं चालायचं ह.
हो पाण्यामुलं तर आपण आहोत सगली.
हो ना. नदीला वगैरे तुमचं पाणी आलं का? येतय?
हो आमच्या नदीला बारा म हिने पाणी.
हा पण आता पाऊस नाही त्यामुळे
ना असतो आमच्याकडे. पाऊस नसला तरी पा पाणी असतच उन्हाळ्यात पण असतो आम च्याकडे म्हणजे चोवीस तास पाणी असतच घरात चा वगैरे चोवीस तास असतं पाणी.
रायगडला किल्ला आहे ना हो रायगडला मोठा?
किल्ला आहे.
हा.
रायगड किल्ला आहे मोठा महाराजांची मूर्ती आहे. महाराष्ट्र
हो पण म्हणजे त्याचे शेजारी कोणते-कोणते गाव आहेत?
गाव आहेत पण आता इथं नाही सांगू शकत कारण का पर्सनल गोष्टी नाही ना सांगायच्या.
अच्छा, अच्छा.
हो नाही तर सांगतलं असत.
हम्म, हम्, हम. नाही म्हणजे पाहण्यासारखं फिरण्यासारखं आपण त्या गोष्टीवर तर बोलू शकतो ना ओ. दुसरं काय बोलणार ना.
म्हणजे, आता आमच्या, आमच्या इथन सांगू? अलिबाग आहे दीड, दीड तासाव आहे. तुम्ही अलिबागला आलतात ना? तिथे फिरायला वगैरे खूप लोक जाता त. अलिबागला कारण का समुद्र आहे ना
ह.
आता गर्मीमध्ये तर जास्त करून समुद्रावर जातात लोक
हा आम्ही तिकडच होतो हम्म तिकडे चाललो होतो आम्ही मागच्या वरसात ते म्हणायची, कोंबडी वढा कोंबडीवडा आम्हाला काय वाटल माहिती ए का? पहिल्यांदा चालत आमा म्हटलं कोंबडी वडा म्हणजे कोंबडीचं काहीतरी असल नाही का? पीस वगैरेच काहीतरी वडे वगैरे काढत असं, माहितीच नव्हतं आणि मग नंतरून तिथे गेल्यावरती म्हणले कोंबडी वडा घ्यायचाय कोंबडी वडा, घ्यायचाय घेतल्यावरती पाहिलं. तर म्हणले कोंबडी वडा घ्या एक प्लेट नंतर तर म्हटलं कोबडीवडा वेगळा असतो, हे काय तर म्हलं हे यालाच म्हणतात कोंबडीवडा ती कशी पुरी असती हे केलेली नाही का? पिठाची असती ना तांदळाची पिठाची वगैरे अरे बाबा! तांदळाच्या पिठाची वगैरे काहीतरी अशी पुरी असते.
हा वडे असतील हो मला पण नाही माहिती.
तिथे आम्ही गेलतो ना! तिथ म्हणायचे कोंबडी वडे कोंबडीढ तेव्हा म्ह पावा तर ते तांदळाचे पीठ असत ना तेला एक हे करू आणि मोदक, तर इतके छान भेटतात तिथं बाप रे हाय ना.
हो आमच्या घरी पण करते.
मोदक बाप प्रे एकच मोदक खाल्ला ना, तर माणसाचं पोटच भरण पार इतके छान होते. हे हातात पण बसत नाही, एवढे मोठे मोठे मोदक तांदळाचे पीठ आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथं. अ म्हणजे लेडीज होत्यात. तीन चार लेडीज एक पीठ नाही का ते असं हाटून करायचं आणि एक लेडीज, एक लेडीज अ अ निसत ते पीठ हे करायला आणि एक निसत लाटून द्यायला, एक ते मसाला भरायला एक ते मसाला करायला बापरे! एवढं छान म्हणजे लय मोदकाचे हो.
हो आणि मेहनत पण खूप हाय त्याला जाम टाईम लागत. पहिले पीठ उकडायला लागत नंतर तो आत मधला असत ना मसाला तो कराय लागत, आमच्या घरी
हा हा हा हा.
संकष्टी वगैरे असली ना की करतात? इकड फेमस तर खूप आहे मोदकात पुरण पोळ्या एक खूप जण बनवतात. आमच्या इकडे
ह पुरण पोळ्या त्या तशा बनवतात, का एकदम तेलामध्ये नाही का बनवत एकदम असं! हातात हातावर घेऊन असे लांब लचक
हा ते हॉटेल वगैरे मध्ये भेटतात तशा
काय काय ठिकाणी आहे पण पुरणपोली? हा ह्या साइटला पुरणपोली आणि मोदक खूप फेमस आहेत म्हणजे
हा हा हा.
तुमच्या इकडे काय? फेमस आहे सारख वगैरे
आमच्या तिकडे काय? आता सगळं व्हेज नॉन व्हेज सगळं चालतं.
हा आमच्या इकडे पण व्हेज नॉन व्हेज वगैरे चालतं.
हा हा. आमच्या तिकडे काय बिर्याणी वगैरे मासवाडी असती, पुरणपोळी असती पण आमच्या इकडच्या हाय तुम्ही तुमच्या हिकडची पद्धत वेगळीच असती.
हा प्रत्येकाची पद्धत वेगली असते.
हा, हा, हा. तुम्ही क कसे बनवता पुरणपोळी म्हणजे पीठ पीठामध्ये ते पुरण भरून नाही का वाटून तसच ना गुळामध्ये टाकून? हा, हा, हा.
कसच करतात चाण्याच्या या पिठाच
हा हा डाळ डाळ हा डाळ्यामध्ये गोळ टाकून नाही का
हा गोलोल टाकतात वाजून करतात ठीक आहे तुमचं किती अजून आहे तास हॅलो
दहा मिनट झाली ताई तमच्याशी बोलून बर वाट म्हंटल माहिती भरपूर भेटली फोन करा परत हं.
हो चालेल फ्री असला का तुम्ही करा मला मेसेज मी करेन. हा ठीक आहे.
धन्यवाद.